ह्या...
येय... हॅलो... हॅलो बोल ना
हॅलो..
हॅलो...
काही नाही बस... हॅलो ओ.
काकी आल्यावर जेवते.
काही नाही बस बसली होती.
हह. बापरे कसा चालला म अभ्यास
बस चालवेनचं.
हो.
हॅलो.
अभ्यास वगैरे मागच्या दिसाचा च.. हॅलो. हो बोला. हॅलो.
हाअ कसं काय चालू आहे.
काही नाही कायम जातो तू उद्या जा. कायस तु. हा बोल ना?
हा बस तु उद्या चालली मी गावायला.
झाली का मग मॅचिन वगैरे
नाहीग करेन मी आता ' '..
घेशील सोगळ.
मग तुझं काय चालू आहे.
काही नाही थोर ती. थोडी तब्येत खराब होती त दवाखान्यात चालली.
अच्छा अजून काय चालू आहे.
ह काही असाच केला फोन काय कर.
काही मी जेवण करते.
हो का काय?
पहिले मुरमुरे खातात.
तीच काही सरळ नाही होना. अगं काही नाही तुम मळकर अंकला म्हणत होती तू कस
हॅलो
हॅलो
अच्छा हा ह हो हॅलो हो आवाज हॅलो आवाज येत नाहीये
हा बोल आता आता येतो का?
हा हा आता आहे हो हो आता येत.
हा तर स सांग ना तर कस?
काही नाही. बस कलरिंग केलं मी त्याला बाकी काही नाही.
त्याच्या आधी तू पोर्ट वगैरे लावला.
हा बस पॅस्टर ऑफ पॅरसचा कोट लावला होता त्याला
हो. हो का ती कशी केली.
बस पॅस्रा पॅलेसला त्याला पहिलं भिजवायचं. त्यांच तिच्यात फेविकॉल टाकायचा अ त्यानंतर त्याला त्याच्यावर अप्लाय करायच मग त्याला उन्हात ठेवायचं दोन तीन घंटे त्याच्यानंतर कडक होऊन जाते अन् मग त्याला व्हाईट कलर पहिले कोड करायचा अन् मग त्याला अजुन ठवायचं
ह हा
एक दीड घंटा अ मग त्याच्यानंतर त्याच्यावर कलर करायचं झालं मग आणि मग तिथन व वॉर्निश लावायच
जवळ छान पेंटिंग येईल ना
हम्म अच्छा मग कसं चालू आहे
तेशत
बस शाळा
ह
हो शाळा तर त्याच जागेवर आहे
हो हो
हॅलो
का आहेच आवाज येतय माझा
बस शाळेचही
आ
आवाज येतोय ना म्हंटलं माझा हॅलो
हो हो आता येतय हा कस काय चालुय म्हटलं
हाम
हॅलो हा बोल ना
पंचपरी
मग क्लासेस लावले होते का?
नाय नं.
ते
मी क्लासेस वगैरे लावले नव्हते. पण लावणार होती. मी एकच महिना गेली होती.
हा हा हा.
मग काही नाही मला त्या सरांच काही आवडलं नाही तर मग मी सोडून दिले
हो का
तरी मला चांगले पर्सेंटेज भेटले हो
हम्म
एकेकात ए आहे दुसऱ्याच्यात बी आहे
आणि परीक्षेत कोणते कोण
अ सगळेच म्हणजे वास्तू वस्त वस्तुचित्र स्थलचित्र असेच
हा ह वस्तुचित्रामध्ये काय ठेवलं होत समोर
काही नाही बकेट वगैरे ठेवली होती.
ते निसर्गचित्र नव्हतं का निसर्गचित्र, म्हणजे समजा एकदी बाई अ पाणी भरत आहे वगैरे असं
हो हो होत ते, पण मी ते नाय काढलं होत. तर मी ते क्रिकेट खेळताना मुले ते काढले होती.
आणि त्याच्यात मग
अक्ष अक्षर लई घाण. आम्हाला मी दिली होती न तेव्हा निसर्ग चित्र होत आणि अक्षरलेखन होतं.
हम्म हो का?
हो.
काय काय होत? तूझ इंटर
अजून काय नइ माझं सेंटर जेसी हायस्कूल
जेसीस होत का तुला सेंटर ते?
हो.
वा. म्हणजे परीक्षा जेसी मध्ये झाली.
हो हो.
परीक्षा आपली इकडे झाली होती ना, हो का.
हो.
या परीक्षेचा सेंटर चार्ज एकच शाळा आहे तिकडली. त्या शाळेत एक मंदिर आहे, जैनांचं बघितलं का तू?
अ नाही पण आमची जेसीस हायस्कूल अलती.
हो का.
हम्म तुझं कसं चालूय.
माझ चालू आहे आता प्रिप्रेशन वगैरे बँकेची हो
अच्छा मग लागा पटापट नोकरीला.
श हो आता देवाची कृपा लवकर झाली हो ह काय करताय तू?
काय
तुझ्या मैत्रिणीच्या हॅलो. सांग ण एखादी मैत्रिणीची गोष्ट.
माझी एक सिनियर होती, बारावीतली. ते पळून गेले मागच्या वर्षी. हा तर ती प्रेग्नेंटाय.
काय बाय
हो म्हणजे बारावी झाली पासआउट. तर ती आता प्रेग्नंट आहे. सहा महिने झाले तिला.
मग लग्न केलं का तिने.
हो लग्न केलं आणि कोणासोबत केला माहीत का मांग आहे ते मांग पोरगा. आणि ते पोरगी एवढी चांगली दिसते. हा पोरखी एवढी सुंदर दिसते दिसायल की खूप मस्त हम् माझी हच्यात कॉन्टॅक्ट मध्ये नाही ती फक्त अशीच म्हणजे पेपर टाईमला माझ्या बाजूला वगैरे बसायची तर बोलणं वगैरे सोबतच होत हम्म
ह हो दहावी नंतर काय काय की नाही
सध्या काय विचार विचार तर काही चालू नाही पण मला बायामध्ये इंटरेस्ट आहे पाहू आता काय द्यायचं तर.
ह बायो जर म्हटलं तर मग फिशरी या्यावं लागते मॅथ नाही येत मग त्यात मॅथ नाही बायो येते हा तुला नीट द्यायची असेल तर. हम्
अच्छा मग बाकी काय चालू ये तुझं
काही नाही चालू आहे. त बा आहे
अच्छा अच्छा
होड
हम्म बरं जा मग मी ठेवते.
अ
ह
अल्या भाग आहे
मला माहित आहे ना मी हा मग तुझ काय आहे? मग काही नाही आता आ
ह
आता तुम् का इथं बायपास व सेल लागला त्या वॉटर वगैरे सगळंट वस्तू मिळतो ्रेस वगैरे बॅग म्हणजे ती अ एक बॅग एक पाऊच घेतलं.
बापरे मला मलाला सांगलं नाही मला जाव ला हे बगाल
आम त्या तू राहून घेत नाही असं कसं चालणार आहे.
तर तत गेरी काय मला माहित आहे का तु जाईल म्हणून चला तर तयारी कर माझ्यासोबत
ह
वत
हा हा
कायदा
आ
काय झालं म्हंटलं काय झालं म्हंटलं
ह हा, बस चालू आहे. हम्म, बस चालू आहे. तो स बाप हासरन चौक
तिथे कुठे?
झाशीद चौक झाशीद आणि चौकच ते ब बाजी बाजार आहे ना त्याच्या पुढ ह
हो का? बरं चाल मग माझ्यासोबत आता चालते का?
हा चल ना येते ना मी करू हा करते ना मग मी तयारी तू तिकडलं तिकड माझ्या घरी ये
हो, हा. हा. ठीक आहे.
हम्म, हो. हो.
कुटे येताना पाणीपुरी वगैरे खाऊ, मोमोज खाऊ
हा. हा. हा.
पिक्चर पण बघू, शॉपिंग पण करूया चांगली. हो हो.
तू द्यायचं.
आपल्याजव ब
हा. हम्म, हम् अजून काही काय म्हणत अजून काय म्हणत बरी आहे?